हॅलो हा बोला की. नाही अजून आता जेवणार. तुम्ही अं.
का जेवला नाही.
नाही अजून जेवलो, आता जेवायचं आ सगळा आवरलं पाणी तेन आलं. इत आमच्याकड पण.
हम्म हम्म काय केला जेवायला.
जेवायला वव्हय भाजी भाकरी. मेथीची भाजी वांग्या भरलं वांग. भाकरी. मसाले भात.
मसाले भात कस करताय तुम्ही.
मसाले भात व्हय अ कांदा टोमॅटो बटाटा असला तर बटाटा खडा मसाला. मलाय तर मसाला भात मसाला घालायच आणि तीन चार शिट्ट्या द्यायच्या झाला भात. खावा की मग. हॅलो कोण बाजूला आहेा काय हॅलो हॅलो हॅलो हॅलो सारख रेसिपी विचारताय स
मला आवडते व रेसिपी विचारायला
माझा अस लक्ष म्हणजे मोबाईलवर अस सांग ा लक्षातच येत नाही रेशीिप भरलं बाब आता लक्षात ये नावलही दिवस झाल करून
आज केला ना वा
तिथे सांगितलं हो
सांगा किंवा असं काके दिवशी कराय
हॅलो हॅलो
हा बोला
बोला की तुम्ही केलाय कॉल बोला ना
तेच विचार ना वाट रे चांगा म्हणाज
अं ते सर्दी मु काय सांगतात ये ना हो नाकातलं शेंबूडच पुसत बसला
तुम्ही सांगा मग मी सांग मी करतो
तुम्ही कसं करताय पहिलं सांगा मला मग मी सांगते त मही काही रीलल्स बघत असलंय
सांगतो थांबा कस केलं पहिला खोबरं
बस बस
हे सगळं आल्यानंतर मग जिरं आणि तीळ टाकायचं आणि सगळं मिश्रण करून घ्यायचं म त्याच्यात हळद आणि मीठ एकत्र करायचं मग वांगी काठी वांगी घ्यायची किंवा ती जांभळ कलरची वांगी घेतली तरी पण चालतात आणि ती म काप करायच त्याच आणि जास्त शेंडा घ्यायचा. थोडेच काढून टाकायचं नाही तर हाय असं घ्यायचं वांग आणि मग ते वांग मसाला टकायचा
छान होतेय काय?
बरोबर ती वांगी पाण्यात टाकायची आणि मग
ह
मग त्या मसाल्यात जरा पाणी घालायचं कोरडं कोरडं असते ते ओलवण्यासाठी आणि म ते त्याच्यात वांग्यात भरायचं.
ते मसाला आणि तेलात भाजायचे आणि पहिला त्याच्यात शिजत शिजत त्याच्या त्याच्या पाण्यात म नंतर पाणी जरा ऍड करायचं झालं मग आणि नंतर कोथिंबीर टाकायची.
होय छान करतय की मला एवढंच जाईत नाही मी जिरं मोहरी टाकतो. प त्यात शेंगदाण्याचं कुट, त्याच्या चटणी, मीठ वगैरे हळद ते चवीनुसार घाला आणि त्यात ते घट म्हणजे छोटे छोटे वांगे असतात त्यात काप करून त्याजात भर तू झाल तेलात टाकतो होतो रिकामेच पाणी वरन सोडतो शिजवायला.
हम्म हम्म आम्ही असं करतो.
खोबरं बिब्रं घालून मस्त करतायचा की मग मी काय कधी याप करत बसत नाही बा मला म्हणजे क लय जेवणाचा लय कंटाळा आहे. मला
म् हातायचं काय दुसऱ्यानी के
खातो लय आवडतेय मला दुसऱ्यांनी केलेलं आहे. बसून खायला.
आणि मेथीची भाजी कशी क
मेथीच्या भाजीला काय लसण जास्त लसण घालायच. तेलात आणि हे करायचं श अ ती मेथीची भाजी घालायची त्यात लसणाची फोडणी द्यायची. त्यात मेथीची भाजी नंतर घालायचं हलवायचं मीठ घालायचं त्यात शेंगदाण्या कूड जरा मो ोट मोठं घालायचं. लही पण बारीक करायचं मी मोठ मोठं घालायचं.
हम्म ह
झालं ते मग आणि जरागच पाणी सोडल्या ग करायचं. नाही तर सोडायचं. नाही तर जास्त पाणी घालची ला भाजीत जास्त पाणी घालायचं नसते.
म
आणि काय चाललंय मग
हे लेहरा री घरी जवण केले नाही आहे.
हम्
खिरा बज आमदी
हॅलो
बोला क हॅलो
क नाव तुमचं
तुमचं येते कि
तुमचा आवाजच येई न लला
आता आला काय बघ
हो येज ना अडकते. हम हॅलो हा
अलाग आवत
हाला अ काय खायला लागलंयस काय. आवाज अ
हो द्या कुरडइ ओ दही खायला व हॅलो. बस जरा माझ्या बहिणीला काय तर तो, ए कोपऱ्यात बस की हा. काही नाही. काही नाही. हा बोल